हॅलो.
सरकार
काय करता शेठ?
काय नाही बघा बसलोय.
जेवन झालं का नाही?
झालं जेव आत्ताच तुमचं?
झालं आमची बी आत्ताच काय खाल्लंय म जेवाला काय मेनु होतय काय?
जेवण आमच्यात होत हरभरा निम्मा शिजलेला त्याच्यात ग्रेवी आणि बटाटो.
हम्म हम्म हम्म.
आणि पांढरा भात आणि वरण.
हम्म चपात्या.
चपात्या होत्या रात्री.
हम्म आता आता मीळतो रात्रीच रात्रीच नाही आताच हो आताच विचारलं तुम्हाला.
आता काय विचारायचं नाही त्यासनी चपात्या का दिल्या नाही सा का दिल्यासा. असले काय विचारायचे नसते.
तु मग तुम्ही काय म्हणजे अस मग किती येते महिन्याला.
पैसे काय सांगतील दोघ सत्तांवीशें रुपये महिना.
मग तुम्ही असं जाऊन वर समद्यांनी ईकडून बोलेल चालत नाही बाबा आम्हाला ह पद्धत नाही ती. आता कवा आदी चार दिसता तीन दोन तीन दोन चपाती दिली म्हनाचं मग एक तर तुम्ही चपात्या त वाढवा नाहीतर पैसे तर कमी करा म्हणायच.
आशे नुसती फोनवरचं म्हणतात ओ सगळी.
म ती तुम्हाला सांगतोय हो सगळी तर असं कोण पण सगळे झन म्याळ करून गेला होत बर होईल असं वाटतंय मला.
सगळी जागा म्हणतात की तर जायला कोणी या नगोत का त्यावेळी.
पण तुम्ही असं कोणाला कवा म्हनला व असं म्हणजे कोण मला त वाटत नाही आल्यापासन कोण कुठला तिथला पोरगा
अहो तुम्ही तुम्ही नाही सा जी तवा हे विषय हो त्यात की नई सगळे जण म्हणतात जाऊया जाऊया ते तुम्ही तिथं नाही सनवत. तुम्ही आपल्या रूम मध्ये हाय सा.
पण आहो पण असं बाहेर करणार बाहेरून चर्चा करत असते पोरासंग बोलत असते बाबा. असली अडचण आहे.
आहो बाहेर बाहेर तुम्ही पडायला पाहिजे का तुमच्या रूमच्या.
आहो पण खरं सांगू तुम्हाला शेठ
हा शेठ बोला.
कोनाती कोनाती पुढाकार घ्यायचा बोलत असती पोर तुम्ही. आता कसं आहे आम्ही का आम्ही चार -चार दोन दिवसांच नेऊन पाहून इथलं ज परत जाणार आहे इथून.
आम्ही कुठे आयुष्य काढणार आहे इथ आम्ही बी चार वर्षच पाहून इथे.
अ ओ मी चार दिवसाच म्हणतो तुम्ही चार वर्षांचं म्हणता होत. चार दिवसांचा आणि चार वर्षात लय मोठा फरक आहे . उन्नीस वीस तीस का तो फरक है. आ.
हॅलो.
हॅलो.
हॅलो.
हॅलो.
हा, बोलाव हो, हा.
आम्ही म्हणजे आम्ही सोबत भेडत रायचणार ना म्हण आम्ही तिकडे मेस लावलेली. ग तुमचं कसं इथं कंटिन्यू होन होतो मी इथं मग म्हणलो बा तुम जत न का तुमचं भुलं करून जाव मग कोणी तर पुढा करा घ्या ह सगळे पोर गोळा करून जाऊ. असं म्हण नव्हतं माझ.
ह पुढाकार तुम्हीच घेऊ शकताय का.
खर सागुया हो. प्रॉपर लोकांनी पवी चांगलंच कारण त्यांना नॉलेज असते कस बोलायच आमच गरीबाला काय हो. बुद्धिमत्ताने कही माणस असतो आम्ही.
बुद्धिमता काय असं नसते आपल्याला बोला येतं आपल्या ओखीचे अस त्या त्यामुळे बोला म्हणतात पोरे.
ते कस, कस सगु तुम्हाला शेठ हो. आता आमची ओळखीवररोबर आम्ही गेला होत तर ती सर काय म्हत असते आम्हाला परत तुम्हा, तुम्हाला आम्ही सपोर्ट करतो तुम्हीच आमच्यावर पोर घेनला असं होते ना बरोबर आहे. पुढ आलो होय.
तु सगळ मान्या आहे भाऊ आम्हाला.
ती काय म्हणणार बॉ मी तुम्हाला करतो सपोर्ट करतो प्रत्येक गोष्टीला. कोण आहे म्हणत नाही हो मग आपूणच त्याची चुकं काढत दावली त्यांना तर त ती काय म्हणणार आम्हाला बाबा आम्ही तुम्हाला सांभळतो तुम्हाला आम्हाला संभाळून घेऊ वाटत नाही असा विषय होतोय आमचा.
म्हणून पोरं कोण जायत नाहीत ना.
असं आहे तुमच तुम्हा कुठं अस आऐ काय येतो बाकीशींचं कसं असन कसं धतेणे कुठं सोडत नाही बरोबर आहे.
हम्म.
मग तुम्ही तिकडचं सोडता असं वाटतय मला.
प्रत्येकाचं काय नाही कायतरी ओळखीच आहे हो. त्यामुळे काय पण बोलू शकत नाही तिथ
हं हं हं बरं लय अवघड आहे मग असंच चालत राहिलं भात खात नुसता भातावरचागडी होवून कसं व्हायचं? तुमच्या कडं बॉडी बिडी चांगली आहे ती कमी व्हईन नुसत भात खाऊन. बॉडी राहील मी फक्त फुगायला ते फु फुगं कसं फुगतंय. आतणं पोकळ अ सुहुगूणी असं वाटतंय मला तुमचं.
आम्ही कसा आहे आत न भरलेली माणसं आहे. तुमचं वजन किती आता?
तुमचं वजन किती आहे?
काय पन्नास आहे.
माझं किती वाटतंय?
साठ, पासष्ट असलेलं
असल नाही फिक्स सांग.
आहो
फिक्स सांगा हो किती
पासष्ट तर असेल पासष्ट पासष्ट लयी झाल साठ असेल साठ, असं किती पंच्यांयशी, नव्वद एक टणाच हाये, एक टणा, एक टणाच हाये का?
एका टनाचा एक टन म्हणजे किती असते?
एक टन म्हणजे काय तरी एक हजार किलो काय तरी असं वाटतंय काय शंभर किलो का असा एक हजार किलो म्हणजे एक टन असतंय.
बरं असतंय म्हणजे काय असं हे कसलं बोलणं तू कसला शेतकरी आहेस?
काय काय?
शेतकरी कसला आहेस तुला एक टन म्हणजे केवढं माहीत नाही.
मग एक एक हजार टन
आ.
एक हजार, एक हजार किलो म्हणजे एक टन.
हम् हम् हम्.
हॅलो, झोपला काय?
बोला की, बोला की हाय हाय जागा आहे जागा आहे, झोपणार होतो.
एक हजार एक हजार किलो म्हंजे एक टन झालं हो म्हणून म्हणलं तुम्ही आता वजन सांगे ना तुम्ही सारखे. चांगला बघतोय म्हणून एक टन, किती आहे मग वजन? लो. हॅलो. लो. हॅलो, विघ्नेश. हॅलो. हॅलो. विघ्नेश, हॅलो.